हा म्हट हा म्हटलं तुम्ही कॉल केलेला मला ते तुम्हाला प्रिंटिंगच्या बद्दल एनक्वायरी पाहिजे होती ना तुम्ही म्हणत होते की फ्लेक्झिबल पेंटिंग तुम्ही करतात का
हो हो बरोबर मी कॉल केलेला हो बरोबर
ऍक्च्युली कसं आहे की मी डिझाईन वगैरे बनवतो तर तुम्हाला प्रिंटिंग श रिलेटेड कोणत काय पाहिजे म्हणजे पाऊच बनवून पाहिजे कुठलं ब्रँडिंगच पाहिजे तुम्हाला कसली तुमचं स्वतःच प्रोडक्ट य का विकायचं आहे की कंपनी आहे
हा हा ऍक्च्युली ते तुमचं डिजिटल प्रिंटिंग म माझं स्वतःच नाही आहे पण मी माझ छट ोस मी घरी ये म्हणजे माझा एक शॉप आहे तिथून मी करते आम्ही पार्टनरशिप म करतो काम तर त्यासाठी मला हवं होतं
अच्छा तुमचं प्रोडक्ट काय आहे जे तुम्हाला आता पॅक करायचंय त्या पाउचमध्येध्ये
अ पाऊच तर मला आधी तर त्याच वरच िंग बनवायचे त्याच्यावरती माझे अ शक्यतो जे सन प्रोडक्ट असतात
हम्म हा
अ सलून प्रोडक्ट असतात तर ते बनवायचे आहेत मला
ओके म्हणजे तुम्हाला अ तुमचे जे प्रोडक्ट आहेत जसं फेअर ग्लो वगैरे फेअरनेस क्रीम झाला मॉइस्चरायझर झालं स्क्रब झालं ह्या टाईपचे प्रोडक्ट तुम्हाला फेस पॅक हे विकायचे असं त्यासाठी पाऊच पाहिजे
हा त्यासाठी पाऊस पाहिजे बरोबर
ओके तर पहिली गोष्ट म्हणजे माझे चार्जेस थोडे मग थोडे महाग आहेत बघा तुम्हाला परवडतात कारण मी डिझायनिंगचे हजार रुपये घेतो बाकी डिजिटलचे मिनिमम ऑर्डर असते समजा तुमची आम्ही दो हा ज कमीत कमी आम्ही पाचशे क्वांटिटी प्रिंट करून देतो तरी अ एका पाऊचच्या आम्ही नाही म्हटलं तरी सगळी डिझाइनिंग पकडून पाऊस सकट पकडून आम्ही एका पाऊच चे पन्नास रुपये लावतो. पन्नास रुपये लावतो आम्ही आवाज येत नाहीये तुमचा हॅलो तुमचा आवाज नाही येत.